हा ताई फ्री आहेत तुम्ही?
हो हो आहे आहे.
तुमचे झाले टाक्स वगैरे?
ऍक्च्युली कसं झालं माझं ते इनवॅलिड झाले त्यामुळे मी नाही कॉल करू शकतं.
नाही करू शकत ते पण टाक्स झालेत का पूर्ण? झालंय का? काही पेमेंट वगैरे पडली त्याची?
हां पडले की. हो हो पेमेंट कसं मी इचलकरंजीला असते, तुम्ही कुठं असता?
आम्ही रायगड.
अच्छा.
हम्म, हो आत्ता चालू होता आत्ता बंद झाला. हम्म तुम्हाला पेमेंट वगैरे पडते व्यवस्थित?
हो हो पडते की.
हम्म हम्म हम्म.
ॲक्च्युली एक तटलंय पंधरा दिवस झाले पडले नाही. पण आधीचे आलेत त्यामुळे एवढं काय इशू नाही आहे.
हा हा हा ह, नवीन आहेत का तुम्ही म्हणजे ॲपवर की जुने? नवीन आहेत का हा हा हा.
तुम्ही किती दिवस झालं करताय?
ॲक्च्युली मी आता माझ्या हा फ्रेंडचं अकाउंट हे करते. तिला ते काही युज करता येत नाही ना मग ती मला फक्त कॉलिंगचं बघ म्हणे कर. तू एक कॉल कर, म्हटलं ठीक आहे थांब मी तुला सुरुवात करून देते बाकी तू कर पुढचं. मी तुला बोलून दाखवते कसं करायचंय काय करायचंय.
हा हा हा अच्छा.
मी जुनीचं आहे ऍक्च्युली फ्रेंड नवीन आहे. फ्रेंडच करत होती ना, असं चालेल का की आ पण कॉलिंगचे त्यांचे करून दिले तर.
हो हो चालतं की.
चालतं की नाहीत कारण आपला रेकॉर्ड होतोय ना म्हणून. हम्म त्यांना म्हटलं एक कॉल करून देते बाकी तुम्ही करा पुढचे.
अच्छा.
हम्म, मॅरिड आहे.
अच्छा.
आणि तुम्ही?
आणि काय? मी पण मॅरिड आहे.
मॅरिड आहेत का हा, मुलं वगैरे असणार ना तुम्हाला?
हो हो माझी पण एक छोटी मुलगी आहे.
हा.
ती आता स्कूलला जाते.
नाही माझा लहान मुलगा आहे तेराच महिन्याचा आहे अजून लहान आहे.
छोटा आहे की मग.
हा खूपचं छोटा आहे, तेराचं महिन्याचा आहे अजून.
हो हो.
हम्म तुमचे किती अ टास्क कंप्लीट झाले ना तुमचे?
माझे ॲक्च्युली कसं झालं फोन अ फ्रेंडचं दहा झाले आहे ती. आणि तिथून पुढं ते मध्ये मोठा पाऊस होता. त्यामुळेळ ते नेटवर्क इशूमुळे ते ॲपचा प्रॉब्लेम आला ना, सर्व्हर डाऊन
हा, हा, हा हा, उलट चांगलं झालं.
ते झालं आपोआपच पण त्याच काय अस पेमेंट वगैरे, नाहीे.
ते चांगलं झालं. सगळ्यात जास्त टास्क अवघड हा आहे. माझे झालेत सगळे टोटल. हे माझ्या फ्रेंडचा युज करते ना मग तिला म्हटलं मी कॉलिंग करून देते. पण माझे झालेत. सगळे कंप्लीट झाले पेमेंट पण पडले.
पण सगळे कंप्लीट झालेत आता.
हा!
आता दोन तीन दिवस झाले बंदच आहे ना ते तेवढे राहिले आता. रेकॉर्डिंग वगैरे' सगळं झाले. मग माझ कॉलिंग पण नाही आता ट्रानसलीप - - - ऑप्शनचे पण माझे झाले तसे सात हजार झालेत. व्हॅलिडेशन चे आणि रे, हा रेग्युलर ट्रान्स्क्रिप्शन तीन हजार झाले.
हा!
आता कधी चालू होईल तेव्हा.
हम्म! कधी चालू होईल काय माहिती. ते लवकर चालू केलं तर बरंच आहे.
होय होय
मी तर एवढी चुकी केली माझ्या. कॉलिंगला म्हणजे मी माझ्या मोबाईलवर ये कॉल करून द्यायची आणि फोन साईडला ठेवून द्यायची. मला असं वाटलं किती फक्त मला पेमेंटच पडली नाही.
नाही नाही ते फक्त कॉल आपण जेवढं कॉलिंग बोलतोय ना. तेवढंच ते अटॅच करून घेते पाच मिनिटं सहा मिनिटं एवढंच. ऍक्च्युली मी तर, बारा मिनिट ते बोले पण, सगळ कॉल आपलं हेच टास्क बद्दल बोल्यामुळे.
मग तुम्हाला हया टॅक्सची पेमेंट किती पडली मग.
अंदाजे तीस चाळीसच्या आसपास पडतात, बघा एक कॉलला. कारण, ते दैनंदिन विषय परत ट्रीप वगैरे त्याविषयी जर बोलले ना. चाळीस पंचेचाळीस तर पडतातच.
हो का एका यला.
एका कॉलला दहा मिनिटाच्या.
मी म्हणजे काहीच नाही. मला फक्त त्या टाकचे अठराच रुपये पडले. काही केलंच नाही. ना मी अजून त्यांनी मेसेज पण
माझे मी काल फक्त दोन, तीन, कॉल केले त्याचे म मला नव्वद रुपये काही तरी आले काहीतरी आय थिंक काट असला तीस चाळीस असे पडतातच.
हम! कंटिन्यू व्यवस्थित बोलत.
हम्म, कंटिन्यू दहा मिनटं किमान बोलले की पडतात.
हा
मला पण ऍक्च्युअली माहित नव्हतं. माझ्या फ्रेंडन तीन वर्ष झाले करते तिनं सगळी सांगितलं असं असं कर म्हणजे. आणि तिलाच टास्क नाही आला अजून.
हा, मग तर काय. मी पण झालिये पण दीड, एक वर्ष करून पण मग एवढे आयडिया नाही ना की, भीती वाटायची रेकॉर्ड वगैरे होणार आपला, म्हणून मी काही बोलायचेच नाही. पण माझ्यावरूनच मेसेज पडला आहे नेमके ग्रुपला. हो खूप मेंबरने केलेलं आहे आणि काही जणांनी ना, फोन लहान मुलांकडे देऊन दिलाय.
होय होय.
हम्म.
बघितलं मी ते ग्रुप वरती मेसेज वगैरे किंवा असं ट्रान्सक्राईब करताना बोलणं टाईप करायला येतय ना. त्यात पण बघितलं.
मी तसच केलं, अहो मला म्हणजे त्याची पेमेंट झिरोच पडली. काहीच पडली नाही, फक्त अठरा रुपये. एक कॉल केला असेल, मी कदाचित तीस कॉलपैकी. तेवढाच केला.
नाही माझे कॉलचे, तरी नाही म्हटले तरी चारशे, पाचशे पडले. फक्त दहा कॉलचेच आणि आत्ता परवा एक कर ऐंशी, नव्वद रुपये पडले, ते दोन, तीन कॉलच केले. ते तेवढेच. ते पण माझ्याकडून जात नाही कॉल समोरचा केला
फक्त कंटिन्यू बोलले हा तुम्ही
हो हो, कंटिन्यू. ऍक्च्युली कसं होतय आ पण टास्कबद्दल बोललं ना की, कट होतय पेमेंट टास्कच्या व्यतिरिक्त बोललय ना दहा मिनिट. किमान दहा मिनिट तरी टास्क व्यतिरिक्त रेसिपी म्हणा, दैनंदिन जीवन, ट्रिप वगैरे बोलले ना.
आपण अं मला तर असंच वाटत. आता हे बघा आपण नेम की काय काय बोलू शकतो, मला तर असं वाटतं एखाद धडा वगैरे वाचूनच काढावं.
नाही. आपलं दैनंदिन बद्दल पण बोलू शकताय, ट्रिप बद्दल बोलू शकता. आता तुमच्या इथं कसं रायगड किल्ला आहे ना, मग त्याच्याबद्दल आम्ही, मी तर छोटी होते तेव्हा गेल ते शाळेच्या ट्रिपमधून, त्याच्यानंतर काय गेलेच नाही. त्यामुळे आता काही बदल झाला असेल, नाही झाला असेल, काय माहितीय.
हा म्हणजे आपल्या आजूबाजूला, तुमच्या इथं काये स्पेशल? असं. हम्म. एवढी आयडिया नाही ना ओ आम्ही अं म्हणजे पहिल्या की दुसऱ्याच लिस्ट मध्ये आलो, आणि लवकर सगळ्यांच्या आधी लवकर टास्क पडले आम्हाला म्हणून एवढी आयडिया नव्हती. हा म्हणून सगळ्यांनी ती सगळ्यांचीच गडबड झाली. मग त्याच्यानंतर आता त सूचना केल्या गेल्या ना बऱ्याच, त्याच्यानंतर समजलं मग ही बोलली काय बोलू? म्हटलं, थांब मी करून देते तेवढे
ती नवीन आहे ना. आयडिया नाही कसं बोलायचं. म्हटलं, टास्क बद्दल मेन मला असं वाटायचं की टास्क बद्दल बोलायचं. तुम्ही म्हणता, टाक्स बद्दल नाही बोलायच. हम्म.
इकडे कधी आला नाही का कोल्हापूर जिल्ह्याला?
नाही नाही अजूनपर्यंत कधीच नाही.
एकदा येऊन जावा, कोल्हापूर बघून जावा आमच.
येऊ येऊ येऊ तुम्ही पण नाही आला ना इकड रायगड
मी छोटी असताना ट्रिप मधून आलते. त्याच्यानंतर काय नाही आले.
हां तिकडे पाऊस चालू आहे कोल्हापूरला?
इकडे नाही आत्ता सध्या तरी मधी झाला. पण आता कडक ऊन आहे. दोन तीन दिवस झाले कडक ऊन आहे.
हां
एकदा पाऊस पडायला लागला की मग पुरच येतोय इकड.
हम्म कोल्हापूर साईडला हा कुठली नदी आहे?
पंचगंगा.
हो का इथ उल्हास नदी येते इकडच्या साईडला.
अच्छा
इथे पण आलना नवीन नवीन रेड अलर्ट सांगितला ना पावसाने. तर तेव्हा आधी लांबच्या फोर व्हीलर बाकी सगळ्या गोष्टी काढायला लावलेल्या म्हणजे एवढा पाऊस होता. पण आता फक्त आज ऍक्च्युली आजच पडला थोडासा नंतर काही पडत नाही अजून. पण पडयला पाहिजे हो गरम होतय आता खूप.
होय होय पडायला पाहिले पाऊस, ऍक्च्युली कस झालय नदीचा गाळ काढत नाहीत. नदीचा गाळ काढल्यामुळय ना पाणी ते खोल पर्यंत जातय ना नदीत. ते गाळ असल्यामुळ पाणी पसरतय वरच्यावर वरच्यावर येऊन ते हायना पूर निर्माण होतो आता ते सरकारला कळायला पाहिजे ना, नदीचा गाळ काढला पाहिजे. वाळू काढली पाहिजे त्यातली.
हम्म
दिवस कंटिन्यू मोठा पाऊस आला की झाल तुडुंब नदी भरलीये. पसरते इकडे तिकडे.
ते टास्क केले का तुम्ही रिपेरिंग करायचे होते बघ ते. अ हां हां ते बोलायचे मला काही समजतच नव्हत बाकीच्या गोष्टी त्यातल्या.
अ जे कळाल नाही ना ते इन ऑडिओबल म्हणून टाकायच.
हां
आणि जर आवाजच नसेल ना, आवाजच येत नसेल ना. तर इनऑडिएबल म्हणून टाकायच. आणि दुसर आहे ते अनइनऑडिएबल अस काहीतरी आहे ऑप्शन.
आता ह्यांच ह्या माझ्या जवळ बसतील आता करायच म्हंटल तर. अजून आयडिया. माझे चालू आहेत पण आता सध्या बंद केलेत ना एक दोन दिवस आधी.
होय होय बंद झालय ते एक दोन दिवस भरपूर मला वाटते तीन चार दिवस झाले असेल.
मग हिला तर त्यांनी जॉईंटच केलेल नव्हत याला मग मी फॉर्म भरला मग त्यांना फिडबॅक मी सांगितल की करा अस तेव्हाच कधीचाच भरलेला होता. पण त्यांनी काही हे नाही केल वाटत मग आता जॉईंट केल मग ती म्हणे.
तर ते दिसत नाही लगेच लगेच ऑनलाईन दिसले की लगेच टाकायच. माझ तर ते कम्प्लीटच झाल नाही.
आता एवढ्या लोकांचे टास्क झाले तर पुढचा टास्क येईल ना हो.
होय होय आपण जेवढ बोलाल. आपण जेवढ फोन अ फ्रेंडचे आता नवीन मेंबरला टास्क दिलेत ना
हा
त्यांचं कॉलिंग व्यायला पाहिजे ना तरच टास्क आम्हाला मिळणार नाही तर नाही.
हम्म, नाही पण त्याच्यासाठी ना असं एकमेकींना आपण म्हणजे असं हेल्प करायला पाहिजे की, पटकन होऊन जायला पाहिजे आता तुम्हाला सांगु काही जणांनी असं केलंय ना कॉल केलेय आता समजा मी तुम्हाला गेलाय बरोबर आता तुम्ही मला मी तुम म्हणजे तुम्ही माझे म हेल्प करताय आणि जर मी तुम्ही मला बोलले तर मग मी नाही सांगून देणार असं ऍक्च्युली असं नको करायला कोणी, कसं हे तू मला आपण गरज आहे तुम्हाला पण गरज आहे समोरच्याला पण आता माझ्या कॉलिंगला मी तुम्हाला सांगू आम्ही पण मी पण केले आणि समोरच्या ना आणि त्यांनी पण केले. म्हणजे आता पाच पाच कॉलिंग होते ना
होते होय होय होय होय ऍक्च्युली दोन नंबर असेल तर दहा दहा कॉलिंग पण हो तात.
हो ना?
हो हो दोन नंबर म्हणजे आपलं कार्या ॲपला नाही सिंगल.
पाहिल माझे झाले आहेत टक्स बर, तर ह्या मला करू शकतायत ना कॉल?
होय होय तुम्हाला करू शकतात ते.
हा आता एक माझी सिस्टर आहे, म्हणजे माझी अ जवळचीच एकदम ती पण तिने पण केलंय ना तर तिचे पण झालेत पूर्ण टास्क वगैरे तर तिला पण करू शकतोय आपण असे पाच.
होय होय करू शकतो.
हा हा. आता तु मी तर काय करेल एखादा धडाच काढते धडाच वाचायला सुरुवात करते. दैनंदिन जीवनावरलं काहीतरी काढते.
नाही आपल्या रेग्युलर रेसिपी वगैरे तुम्ही केलात तरी चालतय कॉलिंगवर.
ह
आता आमच्या इकडं आम्ही विदर्भ साईडचे आहोत ना. इकडं कोल्हापूरला आलो आम्ही राहायण्यासाठी, तर माझं लग्न पण इथच झालय महाराष्ट्रातच विदर्भ साईडचा मुलगा मी इकडचाच हाय.
आता मी ना त हा कॉल कट करते, आणि परत रिटर्न करते ओके. दहा मिनिटच्या वरती झालय आपल हे एवढं नकोये म्हणजे टास्क कमप्लीट करायचं आपल्याला एवढ जास्त होत ना, त्याच्यात माझं दुसरा टास्क
होतय चालतय चालतय.
हो हो.